कोण का? हॅलो? हा, बोल हा, मग त्याच कस कळतं तु
कशाच?
ते
काही नाही, पाच-पाच नी करतोय मी, सध्या तर
ह आणि सकाळी किती वाजता बसतो मग तू?
सकाळी बसल लवकर. उद्या उठलो तर दुपारी क्लास राहील. जरा कसं, शिकायला पाहिजे ना, स्किल पूढच्या
हम्म! हम्म.
तो पुढच्या स्किल शिकण्यासाठी, दुपारीचा क्लास ये सकाळी मी जर उद्या लवकर उठलो, तर कॉल मारल तुला, आपण सकाळीच करू म म्होरत, तस माझ विचार तरी, बारा वाजेच्या पहिले पण करून घईल जरा
हम!
कितीला? म्हणजे किती झाले? आत्ता शि
सोळा
सोळा हजार
हम्म! माला कर नाही वीस, आजचां म्हणजे किती काही काही करून प्रॉफिट काढलय तेवढं मला वीस पंचवीसपर्यंत काढणे वाला, बत्तीस तेतीस पण झाले ना ती हे तेवढे मी टाकून देईल, मग कसं उद्यासाठी जरा बेस राहतून काहीतरी
हा
मग बाकीचे ठेवून येतो का, पऱत टाकून देतो?
नाही बाकीचे राहू देत, नाही बाकीचे टठेवत मला पाहिजेत. आता मी पाच-पाच करल जरासे
हा.
तुझी
आ? हॅलो?
हॅलो?
हां बोल
आ काय
की म्हणलं तेच
हा.
माझ आं
नई
वीस पैकी सोळा झालेत माझे मग आता अजून तर दोन मिनिटाच टाकून देत तुम्ही टायमर लावून.
रेंज ही गेली.
काय म्हणता हॅलो रेंज येत ना तुझी.
बरं बरं थांब जरा खालीच जातो.